येतोय ना आवाज.
हा हा येतोय की.
हाव का, भैया बी शाळेत जातो काय तुमचा?
त्याला टाकल्य या वर्षी सवय लागत न ओ घरी लय परेशान करतो तो मग मसत ते सायकल आहे न सायकल नच तर रोडवर घेऊन ये रोडवर किती गाड्या येत्या.
हा भाई भीती वाटती बरोबर आहे आपल्या एखाद्या वेळेस अचानक नजर
आणि आमचं घराचं कसं घर इकड हाय मागं. हा हा घर इकड राहत ते रोड तिकडं मग गाड्यावाले फास्ट चालवते पोरांना बी कळत नाही. कोणत्या साईड ला वाव कोणत्या ते.
नाही बरोबर आहे गाडीवाले काय त्यांच्या त्यांच्या तारत असल्या ते बी पाहत नाहित. आपड समोर लेख रले म्ह
बरं ते पोरांना बी कळत नाही ना आपण कोणत्या साईडला व्हाव म्हणून
नाही
एकदा तथ देमनीिशताईच्या घरासमोर हो ते पिकअपवाल्यान किती तरी जरात ब्रेक मारला ना गाडी किती घसरत गेल त्याच्याची ते समोरून आलाड त्या लाळून लहान गळत वढं म्हणलं जाऊ द तिथ नि जा बसते तरी नि तीन वाजेपर्यंत
हा मग आपण बी सांगत राहतो निवांत राहतो थोडं त्यांच्या बी कानावर शब्द पाडत ना
हा नाही तर मग त्याला अस कंटाळा वगैरे नाही शळेत जायचा लगे घरी राहायं नाही म्हणतो तो मी जातो म्हणतो शाळेत
बरं आहे ना मग काही काही किती रडते उलट चांगलंय मग
रडत नाही पडत नाही काही नाही टिफिन वगैरे बी चांगला खातो म हा त्याच्या मग मग त्याचे पप्पा प म्हणे त्याला पाठवत जाय म्हणे रिका मी गई बी कुठाने करून घेेतो घरी असल्यावर
किती वर्षात झाला तो
झा बघा पूर्ण
हा मग बर बर जाऊ द्या मग चार ला टाक
हा आता काय ज्युनियर ज्युनियर केजीत घेतले माग त्या वर्षी बी त्याला मी दोन तीन महिने पाठवले ना जानेवारी पासून तर तो चांगला गेला म्हणलं आता या वर्षी टाकूनच देऊ त्याला
पण तरी पण इतका छोटा होता तरी बी जायला आवड निर्माण झाली ना त्याला
चला आव आो त्याचा अक्षर असा आहे ना हे बीसडीन ते असां लि तर तो कोणी म्हणणार नाही ज्युनियरचं पोरगली तर परिप्रक्ष त्याची हँड रायटिंग चांगली मग ते कसं राहत म या एखा्या लेकरराला ना इंटरेस्ट राहतो इिला आपण अभ्यास घेऊन बस बस बस तो म्हणाल म्हणतो मम्मी मी अभ्यास करू त्याच आवड पाहिजे बोरांना
ना आईवडिलाचवडक उठत नाही मग
त्याची लग्न एक वही भरली त्याची मिस दोन दिवस आता तापी ना घरी होत त्याची मिस म्हणे अ शाळेत पाठवा म्हणता त्याला हुशारी म्हणतो मी तो आजारी तो आज गेला मग त्याला वाटलं मारता बिरत काय मस गेला आज वय भरवलं लागते आणि त्याला आवड आहे पण त्यास त्याची अभ्यास करतो वाचत बसतो काही ना काही कडकड कुडकुड चालूच राहते शाळेच्याशी
बर आवड आहे पाय त्याला मग हा ना किती छोटाच आहे मग नाही तर काही पहिल्या वर्षी पोहर ना ल त्रास देता पहिल्या वर्षी पोहर एकदा शाळेत जाऊ तर
हा ना असं तू मला सांगते महिना झाला कधी पेन्सिल हरवली नाही खोटं बरं हरवलं नाही वैच पेज फाडणार आणि असं मस्त त्याच त्याच रुटीन चांगलं आहे
बापरे बरच विचारवा आणि वागतो म्हणतो तर
त लवचारी पर हा परी हुशार बिशार आहे हो पण मग ना टी व्ही कार्टून
माझ्या समोसारख
त तारक माहता लागलं का तिला नाही त मग अभ्यास करायला लागली ना तर अभ्यास चांगला करते समजा पण मग असं टीव्हीत लक्ष लागतं ना
ह ह हा
सवय नव्हती तिला टीव्हीची पण मग आता सुट्ट्यामध्ये ना मम्मी पप्पाकडे गेलती माझ्या. मग तिथं काय त्यांना त्यांना का कोण आहे एवढंच एक लेकरू लहान ती म्हणली टी व्ही तर दिवसभर ते कार्टून पाहू पाहू पाहू तीला इतकी सवय लागली आता. आता शाळा सुरू होऊन काय महिना झाला आता हळूहळू सुटेल सवय पण म्हणा.
अ ते काय होतं उन्हाळ्यात ना पोहरांची लिंक तुटून जाते अभ्यासाची.
हां!
आणि मग अभ्यासाची लिंक तुटली का मग त्यांना लगेच सुरुवातीला परत मग अ बेसिक पासून चालू कराव वाटतं त्याला, त्यांना काही ते लक्षात राहतच
हा! मी तर म्हणते आता मी पहिल समजा दहा बारा दिवस तिज चेकच नाही केला अभ्यास ती तीजा करत होती. करत होती पण मग एक दोन दिवस व्हाया बघितली दोन दिवस
हा!
मीस तर त्याच्यावर होत टेबल पाठ करून घ्या टेबल पाठ करून घ्या टेबलच पाठ न्हवतेना म ते पुढतं सगळं चुकून जातं गणिच त्याच्यामुळे मी आता लाईक स्वयंपाक लवकर आवरून घेते आणि तिला घेऊन बसते. आपण बसलो का म आपल्या तरी धाकाने बसतेती नाही तर बस
हा माय समूच पण काय झालं आता इतकं छान वाचायला लागली होती बर का शेवट शेवट आता दुसरींच म पेपर होई पर्यंत अक्षर पण हॅण्ड रायटिंग पण चांगली काढायला लागली होती, पण ते आता उन्हा्याच्या सु ट्या लागून गेल्या मग त्या रिव्हजनच ते मोडून गेले ती सव लिंक तुटून गेली लागि वाचण्यात बी ना वाचण्यात बी फरक झाला. आणि लिहिण्यात बी फरक झाला आणि टेबल बी लगे विचरू नका तुम्ही.
मग हीच बी टेबल ते दुसरं वाचत बी वाचन बिचन चांगलं पण ते मिस टेबल पाठ करून घ्या टेबल पाठ करून घ्या तिला मग दोन तीन दिवस म्हने करते मम्मे मी करते मी कशाचे पाठ घेतलय एखाद्यात चुकतच ना तेे! परत म्हनल आपणच घेऊन बसायच उद्या म्हला आपल्या तर दुसरं काय कायम आहे त्याच्या मूळ मी स्वयंपाक लवकर आटपते एक घंटा घेऊन बसते.
बसते का पण मग?
हा बसती ना मग मग त्यांना माहित आहे मम्मी फटके देते मग डायरेक्ट!
नाही आमची लय जीवार येत. मैत्रिणीकड जाऊन बसती ती माझ्या जवळ बसतच नाही ती.
मग तिला सांगितल मी डायरेक्ट मग तुला जेवढ बघू देते का टी वी तेढी बघू बी बघू नेणार नाय म्हणलं मी डायरेक्ट पिनाबीना काढून ठेवून देईन त्याच्या मूळ मग तिला वाटलं मग मी असं करीन मग बसती ती.
हा बरं शिकवताय का ओ मग. फाट्यात बर शिकवताय त्या शाळेत.
हा शिकवता बीकवत चांगलं म्हणा आता. आता थोडं लक्ष देऊ राहील ना. हम्, म्हणजे कसं हो आपलं बी काम आहे ना पोरांचं कॉल करीत राहायच मॅडमला ते
हा पण मग आपला कॉल त्यांनी असे साधे बीदे दहावी बारावीची पण लइ भरली ना ओ?
लय भरले हो मग तेच ये मला तर मला वाट लागला तर एवढ एखंद वर्ष राहुद्याव मग टाकाव साळुंखिला.
बई आहो ते साळुंखिला च नाय सगळीकडे तस केल त्यांनी. साळुंखिला पण तस केल आम्ही बि तिघांनी ठरवल त्याच्यामुळ समोला टाकल. म्हटलं जाऊ दे दोघ बहीण भाऊ आता यश माझा मोठा मुलगा त्याच्यातच शाळेत होता. म्हटल दोघ बहीण जात जाईन एका शाळेमध्ये म्हणून टाकल. पन त्यांनी काय केलेलं आहे सगळीकडे ते लहान वर्ग दहावी बारावीचेच भरले, त्याच्यापेक्षा आपण बरे शिकवतो अशा येत
हा ना मग मी तेच होऊन लागले ना आपल्याला तरी बरं तिला तर अर्धत मीच करून घेते घरी.
अन्मा. आणि सगळं आपण करून घ्या अन मग आपण यानला यांच्याकड कयाला पाठवतो पोर दिवसभर?
ते काय करता नुसतं माहितीय का होमवर्क देऊन टाकत त्यांनला तेवढा करून आना बस झाल.
चार चार पेज करून देते आणि मग मी तुम्ही सांग पोर चार ला आल्यावर ह्या टाईम किती राहतो त ह्या पाच पाच पेज ददा पेज हुमरग देता आणि ज्या आ सकाळपासून पोरतच्या ताब्यात राहतात तेवा मग ह्या काय करत्या?
नाही नुसत नुसत लिखाण द तिथे पोरांना दहावाजे लोक लिहायलाच जात ना मग कइ. पाठांतर होत नाइ काइ रिव्हजन होत नाइ काइ वाचन होत नाही त्यांच दुसर काहीच होत नाही ना
सगळीकड तस लावल होत ते बाजार नसता भरू राहिले ते खेळत झाला त्यांला.
नाहीत आता इंग्लिश मिडियमला म्हणल्यावर लेकरांना आता दुसरी तिसरी दुसरी तिसरीच्या बोरा निदान बेसिक बेसिक तरी इंग्लिश वाचता आल पाहिजे ना ओ
आता तुम्ही तस म्हणता आता शिटीतले मोठ्या मोठ्या शाळेतले पोर पा आण आपण एवढी फीजवर आपले मोठ्याले पोर पा तरी त्यांच्या बरोबर नइ.
ते मि तरी तील रोज विचारते म्हटल का ग तुला इंग्लिशच वाचन घेतच नाही का मीस घेतच नाही का मग थोड थोड बेसिक बेसिक शब्द छटे छोटे शब्द त यायला पाहिजे ना लकरानला. नुसत सगळे म्हणता इंग्लिश स्कूलला जाते ना वाचता तर काही येत नाही अस होऊन जात.
आणि अर्थ अर्थात मग मी काय मी काय म्हणतेय दहावी बारावीच्या घेत त्यांना काय शिकवतायेईन ओ
त्यांनाच बेसीक येत आणि त्याच पोराना काय शिकवणारे पुढच
काय शिकवण त खरच ना मला बी ना इतका लगे चिव चिडी येतो ये माझा समोचा बी तोच रोनये तिचा अभ्यास ते पान आहे म्हणल बाई याच्यापेक्षा आपण चांगल शिकू शकतो कशाला आपण पण असये ते पोर पण लेकर मॅडम च एकता घरच्यांच ऐकत नइ.
हव आणि ते पहिली पासून तेज येन बै त्यांना? ए बी सीडी कका क ककी बस तेवढ ते ल्यायला त्याच्या व्यतिरिक् काय शब्द जाते फक्त रोजची लिहायला
पुस्तकातल कधी अर्थ येतो का त्यांला का वाचत येत एवढं वर बुक घेतोय तर वरबुक च काही सोडवत्या का?
कहीश सोडवत त्या बरोबर नुसत हे घ्या आणि ते घ्याव अस एवढच राहत.
आणि वर्कबुकच बी घरून सोडून आना तुम्ही मग घरून सोडून आना म ह्या काय करत्या?
वर बुक कशासाठी राती तर सोडून घ्यायसाठी राती ना ती पालकांना जर आला असत पालकन तुमच्यापर्यंत त्याशला पाठवल्या अस
मग मी असंच म्हटले एक दिवस तिच्या मीसला फोन करून म्हंटल प्रत्येक पालकई इंग्लिश मिडियम मधून निघालेला नसत म्हणल खेड्यातल
सगळ्यांना आपल्या लेकरांच्या हेच्यासाठीच पाठवतो ना
खेड्यातले पालक सगळे साध्या शाळेतले साधे शिकलेले म्हणलं इंग्लिश मिडीयम कोणालाच येत नाही तुम्ही मुलांना हे करताय मग पालकाला काय कळल म्हणटल कायसाठी तुमच्या शाळेत कशासाठी टाकलं म्हटलं. काही इंग्लिश यावी म्हणूनच ना.
ते फक्त ना शाळेतटाकूस तरच म्हणता आमही हे शिकवतो ते शिकवतो गॅरंटी घेतो. तो असं करतो, तसं करतो
काही नाही फेकाप्पा करत ते काही शिकवत नाही सगळ्या शाळेत तेच बोम हाय ओ.
खरंच ये बई मग पोरांना टाकाव कुड पोरांच आणि तुमला सांग का मोठ मोठ्या वयापेक्षा हेच वया असतं का तेच्यात सगळ डोक्यात भरच पडत पट
मग आताच ना आता बेसिक पक्क झालं ना त्यांची वे स्मरणशक्ती त्यांची कॅपेसिटी वाढती ना.
मग तेच ना तेच बेसिकच नाही त्यांना पक्क ते. शिकवत गाणे बिणे हे ते पोयम बियम झालं त्यांच सुटली शाळा.
तिसरीच्या मानानं आता पोरी तिसरीला गेल्या किती शिकवायला पाहिजे त्यांनी इंग्लिशमध्ये. किती भर आता माझा दीराची मुलगी एस बी ओ लाय. संभाजीनगरला हा आता तिच्यात आणि माझ्या समोतित का फरक आहे अभ्यासात तिच्या शिक्षणात अन नंदाची बी अन् यश फक्त आठ दिवसाचा फरक आहे. पण तिच्या शिक्षणात आणि याच्या शिक्षणात इतका फरक आहे. काय कराव लई डोकं पिकतो असं टेन्शन येत ल
हा लेकरांची गलती नाही हो त्यांना शिक्षण चांगलं नाही त्यांना त्यांचाच पाया चांगलं नाही आपण लेकरांना बोलून काहीच फायदा नाही ना.
आपलं बी नावीलाज आहे ना दुसरं काही सवय नाही केला जात ना.
आपल्याला कुठं एवढं मोठं सोडून कुठं जाता येत नाही त्यांच्या शिक्षणासाठी बी बाहेर.
तेच ना मग आता आपल्याला बाहेरच शिकवतात टाकलं जात नाही ना इतके छोटे छोटे कुट नेऊन टाकतात तुम्ही सांगा बरं.
तर खरंचे.
बर मी लावते लगेच हा, दहा मिनट झाले.